नमस्कार मॅडम
नमस्कार झाल जेवण
हो
मुलं काय करतय
झोपल्यात
मिस्टर
आहेत की
जेवले का?
हा.
काय चालल पाऊस पाणी कस आहे तिकडं.
चांगला आहे तुमचं चांगलं आहे का तिकडं?
नाही ना आमच्याकडे पाऊस नाही आहे. तुमच्याकडे आहे? पाऊस
आभाळ आलेला आहे पाऊस काही झाला नाही आणखी दुपार झाली थोडीशी थोड.
काय चाललंय? शेतात काय काम चाललंय?
शेतात सध्या लागवडीचे काम चालू आहेत.
हा तर तुम्ही काय करताय आता सध्या शेतातली कामं
आमचे कांदे भरपूर झालेत.
हा का, कस वाटतंय शेतात गेल्यावर?
छान वाटत.
हो सगळं बायका वगैरे नाही का?
सगळ्या बायका सोबत राहतो हशी मजाक होती थोडीसी.
कामाची वेळ, जेवणाची वेळ.
हमं. तो
सकाळी किती वाजता जाता कामाला
दहा ते सहा दुपारी दोन वाजता जेवायला बसतो. हम्म
मध्ये, मध्ये सुट्टी नव थोडी दहा, पंधरा मिनटाची.
नाही असं बाहेर जायच असलं आपल्याला थोडस पाणी पेयला तर जाऊ शकतोय.
हो का् मुलांचं शिक्षण कसं चाललंय?
आता चालू झालेय शाळा बरे आहे सध्या अजून काही शिकवण चालू नाही पोर चालू नाही झाल
नाही का कितवीला आहे मुलं?
नवीला एक आणि एक सातवीला.
हा ह नवीला आहे.
नववीला आहे लहान सातवीला आहे.
हां, हां, हां. तुमचे मिस्टर काय करतात?
काय?
तुमचे मिस्टर काय करतात काम?
रिक्षा चालत होते.
हा ड्रयविंग करता.
ड्रायविंग करता
अजून काय चाललंय?
काही नाही.
हम्म.
तुमचं काय चालू आहे?
आमचं काय नाही.
पाऊस पाणी वेय
काय म्हंटलंय?
पाऊस बरा आहे का तिकड?
हम् पाऊस पडत नाही ना थोडं-थोडच पडतोय पाऊस आज आ दिवसभर आबोळ होतो पण पाऊस पाऊसच पडला नाही जास्त.
वाटलं होतं खूप पाऊस येईल पण पाऊसच नाही पडला. पाण्याची पण बचत झाली पाहिजे ना आता थोडीफार.
हम्म
तुमच्याकड हा तुमच्याकड पाण्याच कस पाणी कसं येतं तुम्हाला नळाचं टँकर खर्च कसं पाणी
आम्हाला नळाचं पाणी आहे सातव्या आठव्या दिवशी चालू आहे सध्या वीस मिनिट आता पाणी का एवढं होत नाही
हा हा पाणी स बनता पा बचत जरा पाऊस जर पडला तर पास पावसच पाणी पकडा धरा हम्म जेवढं साठवता येईल तेवढंच साठवा पावसाचं पाणी
आम जास्त दिवस ठेवायचे नाही नाही तर त्याच्यात जतू पडतात
हम्म ते बाजूला साठवलेल र त्यांना टाकीत नाही ठेवत भांडे वगैरे भरून ठेवते कपड्याला त्याला होऊन जातो
हो कपडे बाथरूम हम दोनाज आ शेताची आता ते कापसाची लागवड कधी होणार आहे आता
कापसाची लागवड आताशी चालू झाली आजपसून अजून आठ दिवस राहील ते
हा कापू सनी हे ना
कापूस मारवर काप ऊस कपाशी मक्का आणि तुरी भुई मुग
हा हा हा आत्ताच लागवड होती का त्याची
हो
आणि मक पण नाचते ना ह हा हा हा हम हो ना हम आणि ती फवारणी किती दिवस
पावसाचीच वाट बघताय आता लोक पाऊस झाला पाहिजे फक्त लागवडी चालु केल्या तर उशर झाली या वेळे लागवडीला जास्त लागवड होऊन आता आठ पंधरा दिवस झाले असते लागवड संपवून
हा बरोबर सात सात तारखेच्या नंतर पाऊस पडला असत तर ना हा थोडे वरती आले असते हा हा हे एक महिना जास्त झाला ना त्याच्यामुळं पावसाचं वातावरण जरा आहे माग पुड झालं
बोलाज काय चाललं
काम आवरले आता जेवण वगैरे झाले
हा उद्या पण जायचं असलं शेतात उद्या जायचं असेल शेतात
हो जायचं आहे ना उद्या
ह किती वार्षे कान कांदे भरायचे अजून
आणि बयचं तस फे राहता फेब्रुवारी पर्यंत जानेवारी ते फेब्रुवारी
हा हा
भाव कमी जास्त होतय ना त्याच्याने लोक शेतकरी देऊ लागले कां भाव वाढू लागला ना हम
काय रोज आहे
तीनशे
तीनशेच आहे अजून
हो लागवडीला चालू आहे ना आता चारशे
हो हो चांगलं आहे कि मग चारशे रुपये
साडेतीनशे चारशे जसे दिले तसे
हा हा अंगावरती काम आहे का
डब्यावर घेतलंत पाचशे
हम हम
अंगावर
ते डब्यातलं शेड याच्यात अ याच असत ना ते लिक्विड हा काहीतरी लावलेलं असं ना त्याला शेडीच्या बिया हा हा हा
शिडच्यायलली पावडर असतो आणि साध बिझयी घेतो ना आपण त्यालाही पावडर राहतो
हा का पण साधे बियाचा एवढं वास येत नाही ना
नाही ना एवढा नाही आहेत
ह शेडचे बीयाने
जास्त ह पावडर खूप राहते त्यात
हा हं मग अजून काय चाललय
काही नाही
काय नाही चालले म्हणत
मुंबई ला आली असते आता शेती आमच्याकडं
हो बरोबर आहे नेंद चालूयला असतं हो खुरोप न ने ना आता तेव्हाखरणं तेच पण चाल चाल झालं असत ना आ एक महिना उशीरच झालाय
हम् एक महिना उशीर झाला ना कपाश बी काय राहिल आता लोकांच्या कमी प्रमाणामध्ये जाईेत सध्या ऊस लावलेले मक्कान तुरीत चालू आहे सध्या पाणी एवढं झालं नाही तर जमिनीवाल्या नाही झालं ना आणखी पोट भरले नाही जमनीचे
नाहीत काल पडला का पाऊस तकडे
हम्म
कालपटलं पाऊ कालचा पाऊस झाला का तिकड हा का ह अजून ते हे जमिनीची मशागतच नसल झाली ना पाऊस नाही तर
जमीन क्रवी फुटलेले नाही काही काही वावरामध्ये आणखी
हा
तसेच आहे नांगरलेले का कड
हा
बुरमुुठ राहना पाहिज ना पाणी आता
पंधरा दिवस तरी असं पडलं पाहिजे
पाणी तरी जमिनीचं पोट भरतंय लागवड लागवड. घती बी बाई नाही उतणार. आता काही नाही लागवड केली नंतर पाणी जर दु झालं त बीबी दगून जाईल.
हो हो बरोबर आहे हा. हम्म. काय नाही. मगवेलाजव बा खु झागग
खाली जाऊना वगैरे
चाले जेऊन चा. अन. हम्म बससस. शछतात ऊन तर असलच आहे की ना जास्त पाऊस नाही पडत हे म्हटल्यावर
काय?
शतातलं म्हटलं ऊन तर भरपूरच असेल पाऊस पडत नाही म्हटलं.
पाऊस नाही ना कठच
मा.
काही आवाज येकु येत नाही.
चालत बोला अजून काय चालल.
काय ना.
होर झोपले ना अजून
पोर झोपले लहान बाळाचे
होय. बर बर.
जात झा हो.
चालते चालते. चला झोपा मगं ठेवू का. बसलं पाहिजे च उघडल बाय हा बाय.
बाय.
घसा.